हॅलो हॅलो
हॅलो
हा बोला. हा बोला की येतोय आवाज. नाही नाही झोपायला नाही झोपत नाही झोपायला. दुपारी नाही झोपत कायत घ्यायचं शनिवार आता शाळेतून आल्यात पोरं. हम्म कायतरी शिवायचं एखादं ब्लाऊज कट करायचं अस चालू असते झोपत नाही होय काय तर
ह हा हा.
कपडे शिवत बसते नाही दुपारी नाही झोपत हम्म.
हा हा मग घरी पण काम चालूच आहे की म्हणायचं. मी आज घरी सुट्टी घेऊन घेतल्या हा मी जाता अ गारमेंट ला आहे कामाला मुलीला ताप आ लेला ओ तोंड आलेलं तिच मग मी सुट्टी घेतलेली आज घरीच होती मी.
हा हा होय हा. ह काय कर पूना बनसली कि मन लागत नाही. होय नाही आणि पोराना बरं नसलं की मन लागत नाही कशात हा हा.
होय आणि घरी घरी कोणच नाही त्यामुळं मग थांबाय लागतय.
होय मग थांबायलाच पाहिजे की सास सासरी वगैरे कोणत घरी असली की एवढं काही वाटत नाही.
होय त्यांनी पण जॉब करत्यात हो त्यामुळे त्यांना वेळ भेटत नाही.
वाटत नाही हो.
होय कोणतरी पाहिजे ना मुलांना. णाच असं तरी माझ्या आहेत मोठी त्यामुळं काय एवढं नाही वाटत. दिवसभर असत्यात शाळेत बाराला जातात सहा ला येत्यात. म ते दुपारच्या वेळेत मग काय मी जातात. जॉब ला खरं घरात कोण असलं की मग एकटं ठेऊून जाऊ वाटत नाही. हॅलो हॅलो हॅलो